अरे म्हट ु ल ते विचारायचं होतं तुला की उद्याचं काय करायचं मग मला काही कळाय ना र
अरे उद्या जायचं आहे ना आपल्याला औषध मारायला
फिक्स का वैत फिक्स आहे का
फिक्स आहे फिक्स
अच्छा तिकडे पाऊस चालू आहे का रे इकड तिकडं
हो इकड पाऊस चालू ए
अच्छा पाऊस कस का झालाय इकड तर पाऊस नाही रे भावा लैलाबाईने पाऊस पडलाय होय तिकडं
एक ठीकलं भरभर पाऊस पडला
तेच हे रे तिकड कस काय
हॅलो
अरे म्हटलं कसं काय पाऊस इकड तर पाऊसच नाही भाऊ दादा इकडे पाऊसच पडेना झालाय रे चार ते पाच दिवस झाली पाऊस पडेन झालाय आम्ही मगाशी ते आमचे इथे काकुई नाही ललीलाबाई म्हणून काकुई ते तो ओळखत असेल बघ त्यांना
हो
ओळखतो का त्यांना
होय भाऊ ओळखतो नेटवर्क प्रॉब्लेम होतोय का तुझा आवाजच येत नाही मला एवढा खास
खूप त्यांच्या काकू आहेत त्या लीलाबाई म्हणून
हॅलो भाऊ हसतो काय ए सांगतोय रे तुला त्याबद्दल माहिती
ए नाही रे भावा ते काहीत नेटवर्क प्रॉब्लेम हे माझा भाऊ बसलेला आहे त्याच्यामुळे कवाच मस्त मस्करी करतोय त्योच हसतोय इथं लहाना भाव
अ अनिल अनिल लोंडे काय
हो
अनिल लोंढे तेच्याशेजारी
हो
अच्छा लीलाबाई तू ललीलाबाई तुझी काकू काय भाई मी ऐकलं होत अस तुजी काकू आहे म्हनून
यस हॅलो यस काकू ये माझी
जी काकुय तुला जीव नाही लावत ते
नाही जीवा लावायचं काही नाही आम्ही बोलत नाही आमचे वाटण आलेले ए
कशावरन भांडण गेले होते तुम्हाला जमीन मागत होते का ते
हो ती वावरावरूनच झालेलं ए
भाऊ तुम्ही ट्रॅक्टर घेतलं तुम्ही त्यांना ट्रॅक्टर देऊन टाका ना जंडे
कशाला
त्यांना ते पाहिजे ना रोट्या वगैरे नागर वगैरे मारायला
त्याच्याकडे आहे ना सो त्याच्याकडे आहे ना सोनारी का
जानेल ट्रेन ना
हो का
ती काकू ना तु जिे खूप सुंदर दिसतात पण म्हणजे दिसायला भारी रे
हो का
तुला माहिती असेल ना
हो
बघितलंय त्यांना
हॅलो
बोल ना
हॅलो भाऊ अरे तुमचं आवाज येईन भाऊ
माझा आवाज येईन तुला
नाही हॅलो
तेच ह हॅलो कार्तिक हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो अरे भाई तुझा आवाज नाही येतोय अरे मी तुझी वाट बघतोय भाई आवाज द्यायलो रेंज प्रॉब्लेम मला वाटत तुला ह
ह ह
ह
ह
ह
अडे हो
ह
आणे आवाज येत नव्हचा हल् करत कुठेव
नेटवर्क प्रॉब्लेम होतो
अच्छा नाही तर प्रॉब्लेम होता का
हो
ठिकणी तर पावले तर म पाल करतो बावा त
ओके
चालेल
बार